हॅलो अंबा खाऊया य.
अंबा खायाल्यास? हा हा. नम, जे दु -दुपारी जेवायनईस म्हणालती नम्रता.
हम्म जायाय नई घराकडं.
मग घर ते शेताकडे तरी घेऊन जाशील काय नई, डब्यातन कायतरी.
नाही.
म्हणतानच तब्येत बिघडत्या ती.
च आणि यायच म्हटल्यावर हे कराय नई. आणि दुपारचं जात जेवण कमी केलय. डायट करा लागत्या ग ती स्लीम व्हायला.
दुपारचं दुपार, दुपार जेवण कमी करायचं नाही ग, संध्याकाळी कमी जेवायचं. खर दुपारी पोट भरून जेवायचं असतंया. मग?
हम्म हम्म. हे हुतं नाही म्हणून दुपार जरा जरा जेव हे. हॅलो.
हा बोल, काय करल्यास?
सोयाबीन बांगलालय
हां हां.
नाही. हम्म काय करायल्यास? हम्म?
कधी गेलेसा म्हटलं?
सकाळी आलंय साडे बाराला. काय कराय?
केवढा आलाय गं सोयाबीन?
सोयाबीन केवढा आलाय म्हटलं?
तु काय कराय ल्यास? हां?
गॅस कट्टा धुवालतो म्हटलं श्रद्धा म्हटली धुतो.
हम्म हम्म थांब. दोघी पण पाहिजे?
दुसऱ्यांच्या फोनवर आवाज
अहो फोन लावाय पाहिजे इथं? मम्मी आंब्याच हात लावू नको बोल मी हात धुतो. झालं तुझं कॉल? हां हम्म. आलो थांबा. माझ्याबरोबर बोल गं तोपर्यंत
हम्म काय बरी आहेस?
हाय की तू?
हाय बाबा काय कराय गेलीस तू?
मी आलो आ ज असच.
हां.
दोन दिवस वढल्या गं पायपा.
म्हणालती आई बाई मम्मी म्हणालती बाई ना नंबरं गौरीपेक्षा आणि सौंदर्यापेक्षा नम्रता जरा काम कर
हम्म करू लागतोय बाई ह्यानासनी.
हम्म हम्म.
मी आणि सौदा आलोय आता पपांच्या बरोबर.
होय?
हम्म.
हम्म हम्म.
काय करल्यास तू? गौरी गेली नव्हं सकाळी.
कधी अऍडमिशन आहे?
आज करायचं हुतं म्हणाय लागलेली
हम्म हम्म.
जाऊन केलंय काय काय काय माहित आता.
म फी किती?
फी होय. मम्मी फी किती आहे गं तिची? मम्मे गौरीची फी? सतरा हजार रूपये आहे बघ. ह्यावर्षी. हां आता सतरा हजार केलयात वर्षाचे.
होय गेल्या वर्षी कमी होती नव्हं? हां.
ते मुलीसनी आता आणि कमी केलंय ना पूर्ण झिरो फी होती खरं आणि घेत्यातच बाई.
होय म्हणत्यात तेवढं.
हम्म नाही एक एक कॉलेजला घेत्यात गी आता ते कोल्हापुरातलं के आय टी कॉलेज आहे ते पूर्ण झिरो फी आहे तिथं. हम्म आमच्या कॉलेजला पण घेत्यातच बाई.
मग श्रद्धांच बी नाही, नाहीं म्हणत त्यांच्यात बी घेतात, कारण लई त्यांचं काही नत
कुणीकडनं तरी वळून काढतातच ती आता. हिची फी तेवढी घेत स्टार्टिंगला आणि सेमिस्टर वाईज एक्झाम फी नाही ती पण वाढवली आहे.
हा, हा.
हम्म, ह एक्झाम फि. होय.
सगळीच हाईत होय शेतात,
होय मम्मी, माई, पप्पा आणि आम्ही दोघी हाय, वेदु.
वेदु आता कॉलेजन येऊन खे बाहेर खेळाय गेलाय. ना!
हम्म, हम्.
बरे आहेत सगळी. काका कुठे बाहेर गेल्या बाई.
तुमचं काय व्हय नाही होय शेतातलं.
आमचं काय नाही काकाचंच काम आहे. पाणी पाजवायचं,
हा.. हा.
आता परवा ताग टाकल्यात, मग ताग मोडायच्या टायमाला जायच. झाला जून आमचा महिना. तंबाकू लावायला. अजून दीड महिना दीड-दोन महिने,
ह तेलावल,
दुसऱ्या दुसऱ्यांचा आवाज येऊन चालत नाही. नव्हं ग.
कविताला.
पावसाचं वातावरण झालंय.
नाही.
इकडं पावसाचं वातावरण म्हणजे, आबोळ झालंय फक्त.
हा, हा.
पाऊस कधी आहे. काय ग काय.
आता काय आठ दिवस नाही, म्हणाल्यात पाऊस. जुलैमध्ये आहे.
जुलै मध्ये वय.
हम्म.
हम्म गेल्या वर्षी वतालता.
होय, ह्यावेेळेस काय पाऊस. नाही म्हणाल्यात बाई.
होय पाऊस कमीच आहे म्हनाल्यात.
हम्म पाणी संपाय लागलय काय श्रद्धा पण म्हणाय लागलेली. निपाणीत दहा दिवसन पाणी सोडायला लागल्यात म्हणून.
अग हिथं बी आठ दिवसांनी सोडणार, म्हणून सोडणार म्हणून सांगितल्या म्हण बाई अक्कोळ मध्ये बी.
हा. हा.
ते हेज बोरचं पाणी असतंय सोडखरंन ते कवा सोडतात, कवा नाही, असं करत्यात हे पाणी आता आठदिवसानी येणार म्हण. चावीचं पाणी आमचं येत्याल.
हम. काय काय ग भरून ठेवणारा आ मग तेवढं बस होतंय. काय?
नाही रोज भरायला लागतच. मग
हम्म, हम्म.
बास होत नाही. सहा जनासनी पाणी कुठले फूरहोईल. खंडास, बाथरूम, धुन, भांडी? श्रद्धा किती बारा वाजताना जाणार आहेत वाटत तेनी.
रात्री?
रात्री निघणार म्हणजे सकाळ जाऊन पोचत्यात.
हा बर, बर.
पहाटे जाऊन पोचतात म्हण तेनि वस्तीला जाणार होत. मग नको म्हटले बाई सगळी पुरुष नको म्हणाय लागली.
देतो देतो थांब मम्मी कड, एक्सा पानाची पिशवी न्हेजा. हॅलो?
हॅलो.
बोल की ग.
त्यांचं काम चालू आहे ते मोबाईल वर!
होय.
आत्ताच हम्म नाही. घरच्याच नाही. वाटणार किती उशीर बोलाल्याता, कुणा बरोबर बोलाल्याता, काय बोलाल्याता बारा मिनिट बोलाय लागत या! बारा मिनिट बोलाय लागत?
बारावी-बारावी परत. अन त्यामध्ये.
आणि काय नाही बाईना.
काय कराय जायची हाय.
श्रद्धा तेन गोव्याला चालल्यात.
होय कोण कोण?
हे आमच्या ग्रुपची पोरं आहेत, आठ-नऊ जणांची पोरं आहेत, एक, दोन, एक, दोन, एक, दोन आहेत सगळ्यांची.
म्हणजे तुमच आठ जनाची ग्रुपची पोरं पोरं चालल्यात होय?
होय पोरं-पोरं चालल्यात पोरांनच्या. च्या मधी आम्हाला कशाला घेतील. हेनी जात्यात त्यावेळेला आम्ही जात नाही.
असं हाय व्हय.
होय हेनी जात्यात त्या वेळीला! आग आमच्या बरोबर त्यासनी बोर होतोय आम्ही काय. त्यांच्या वाणी नाचत. नाचणार-नुसणार का इकड-तिकडे हे करणार ते करणार वय त्यांच‌ त्यांच्. मजा मस्ती वेगळी.
अ, हो. तुमची तुमची मज्जा मस्ती वेगळी.
हम्म आठ नऊ जण हायीथ पोर, वेदू एक जाईत नाही त्यातला आणि आज अजून एकट्याची कणी दोन हाये जे ते, दोन बारकी बारकी हायेत. आमच्या अजून एक ग्रुप मधली ती बार ती बार की म्हणजे अ तिस रिला, पाचवीला का सावीला असं हायित. ती अ
अ ती तुमच्या ग्रुप मधली तेवढी, कशी काय बारकी?
ते म्हणजे रश्मि ताईंच्या भावाची कणी मुलं. माऊस, हा मावस भाऊ हाय जत्रट मध्ये तो असतोय ना, सारखं म्हणून त्याला ग्रुप मधे घेत त्यात गुरुभाऊजी सुरुवातीला
हा हा.
जत्रेट मधला हाय भाऊ तिचा, मावस भाऊ हम्.
बर बर. मग कवा जायची अन् कवा यायची
आज रात्री जाणार सोम, आता उद्या रात्री येतील.
हम्म्.
हम्म वस्तीला जाणार हुत. म वस्तीला न कोणाला नवं बापय.
हा होय.
मग रात्र भर, ते पहाटे जाऊन पोचत्यात.
हम्म दिवसभर काय मज्जा, मस्ती करलं तर तेवढं
च मग आणि रात्री बसत्यात. संध्याकाळच बस्त्यात आणि रात्री यून पोचत्यात. शर्वरी हाय, वरद हाय. व्हय ते ग्रुप मधली हायत. तीच कि ती शर्वरी वरद तेनी आल्यात नवं जायच म्हणून. आणि अनिकेत भऊजींच, हा अनिकेत भऊजींच. हम्म आणि कुणाल, वेदिका, विनायक भऊजींचे.
हं.
आणि किल्लेदारच्या विनायक भाऊजीला एकटाच मुलगाय.
हा, हम्म.
म राजू मगदूमची दोन पोर हायत, त्यातल एक जऊन आलय म्हणताना जईत नई एक जाणाराय. काका सुतारची पोरं लग्न होऊन त्यांचे, नातू झाले त्यासनी. सर्वीसला असत्यात ती भहीर.
वा हा.
मग ते काका सुतारबी तिकडे मुर पोरांच्याकडेच गेल्यात.
हा हा. हित नाहीत होय ते.
मुल लहान मुल ग्याला, मुलगी झालीया मग त्यानी दोघ बी शिक्षक आहेत नव, म ते मुलाला घ्यायसाठी म्हणून तिकड गेल्या, आता वर्ष गेल झाल गेल्यात, आता येत्यात. मधी मधी सुट्टीला, बारडी भरली का बघ खालची? सैपाक
पाणी किती दिवसानी येतंय ग?
पाणी येतंय चार दिवसान, कायमच आमच्याकड आता आठ दिव सान सोडणार म्हनुन सांगितलित म्हण.
आठ दिवसान? आठ दिवस पाणी कसं ग बाई! पुरवायचं ते.
पुढं जलखूम हाईत न्हव.
जलकुंभ हाईत व्हय. हुं हुं. नाही तर, घरातलं पाणी
ते बोरच पाणी, रोच्या रोज रोच्या रोज भरत्यातच की प्यायचं पाणी काय म्हजे? नदीचं पाणी सपलं तर, मग पाणी ते
ह ह मग बोरचं कुठलं आणतायसा?
पाठी माग पुढं जलकुम हायत नव्ह गं ते बोरचं पाणी येतं या.
अ ते तर सांगतय सगळं ह ह अ ते एक बरं आहे नाही तर ते बी न तर अवघडचं हाय कि.
ह ते परतेक गल्लीसनी केल्यातचं.
अ हो बर हाय म गल्लीतनं केल्यात, तर हम ह. पावसाच काही असं नाही पत्ताच नाही आणि
होय नाही नव्ह.
त जुलै मध्ये पहिल्या आठवड्यात म्हणाल्यत बाई कवा लागल तवा खरा म्हणायचा आता.
होय, म सोयाबीनला पाणी
हा अ.
सोयाबीनला पाणी सोडलायसा?
आता सोडणार हाय, म्हणून ते पायपा वढलयं त्यात.
हम आमच हेनी परवा हेला पाजलं बाई त्या त्याला
ह ड्रीप न पाजवून हे करणार आहेत नाही, चालू करणार आहेत रात्रभर. हम् म घरीच नाही हे होत. तेच पाच पाण सोडलं कि हे होते म्हणजे रान दापटून बसते. हम् म्हणताना चालव.
परवा सुरुपली गेलतो तवा बी ते हे केलाय की बघितलो बाई छान केलाय सगळं. ते काय सगळीकड पाणी आप आपल्या आपूण हेे होतय बाई ते ड्रीपच्या पाईपासनीच केलेल आहे.
हा ठिबक केला असल?
ठिबक नाही असं कारण त्यो आणि वर रानभर प पडतय ते. हा त्या ड्रीपच्या पाई पप्पांसनी सांगितल असलं ते.
होय आमच्यात आम्ही ते भाताच्या ओप्यात केलत तसं.
ह हीर बघून आलाव. हेनी विहीर बघणार होत आणि घाणा बघून आलं.